हॅलो
हॅलो
हा, मम्मी काय करतेय?
हॅलो.
हॅलो.
हा बोल ग.
काय करतेय?
काय नाही अगं, आवरत होते. भांडी घासायचेत अजून. तू काय करालीस?
काय नाही बघ बसले.
हम्म काय आणि काय अभ्यास झाला?
हा झाला.
आज काय होतं स्कूलमध्ये?
स्कूलमध्ये काय नाही मॅथचा लेक्चर नव्हता म्हणून एवढं काय नाही पण आज खो खोचं सिलेक्शन झालं.
होय आणि मग तू घेतलीस काय
नाही ते काय म्हणत होते की महिन्याच आठशे रुपये भराय च् आणि एकदा लावलं की परत सोडायच नाय.
आ
आणि त्यांच टाइम हा आणि त्यांचं टायमिंग पण चांगलं नव्हतं. अ साडेतीन ते साडेचार.
हम् हम हम हम.
आणि मग एवढं म्हणजे दो तीन वाजताच मी घरी येते आणि परत अर्धा तासाने कसं जायचं नाही का? म्हणून नाही घेतलं.
बर आणि एक्झाम झाल्यात ओपन ब का ते
ओपन डेच अजून नाही सांगितलेलं मॅम नी डेट नाही आली. आणि आज उडानचं पण झाल म्हणजे उडाचं मॅ
उडाण कॉम्पिटिशन ते डान्स कॉम्पिटिशनच?
हा.
हा पप्पांना विचार मग घ्यायचा असेल तर.
हा विचय जात त्यांना फोन करायला लागेल.
हम्म हम् आणि काय? जेवलीस?
नाही आहे तुझा
अजून नाही जेवलीस?
हॅलो आ?
हा जेवलीस का म्हटलं.
हा जेवले आत्ताच झालं बघ जेवण म्हणून म्हटलं तुला फोन करावं.
हम्म हम्म हम् ह् आणि
काय नाही
काय नाही सॅटरडे संडे सुट्टी असते काय?
आता
या सॅटर्डे संडे सुट्टी असती काय
सॅटर्डे ला सुट्टी नाही यावेेळेस थर्ड सॅटरडे ना म्हणून
अच्छा मग तुला कुठल्या सॅटरड सुट्ट असत्या
मला सेकंड आणि फोर्थ
ओके ओके ओके सेके अ फोर्थ ला असस्ट हम्म
हम्म
र आणि किती वाजता जातं स्कूल ला स्कूल ला सकाळी किती वाजता जातेस
मुलला मी सात वीस ला तर घरात न निघते आणि सात
एक सात चाळीस नाही तर पन्नासला बस येते अच्छा तुला बस आहे का स्कूल ला
हा
ह् सात पन्नासला इथे बस आणि स्कूल किती चालू असते
स्कूल ला स्कूल आठ वाजता चालू होतं
हाटला हम्म हम्् ह्
आणि सेव्हन फोर्टी फाय आणि फिफ्टी सेव्हन फोर्टी फाय आणि फिफ्टी ते असं पाच मिनिटात मग असेंब्ली होऊन जाते मग आम्हाला अससेंब्ली भेटत नाही डायरेक्ट क्लासेस
अच्छा तुम्ही बसमध्येध्ये असतेय का त्यावेळेस
हा
बर आणि बस कुठन कुठन जात्या कुठलं कुठलं रूट
बर बस आता पहिला इन्फिनिटी ला जाते तिकड मोशीकडे
हा
मोशीद म ते जय श्रीराम पार्क आहे ना
हम्म
न तो दुसरा स्टॉप मग आप आरंभचा
हां
आणि मग अ नात नात ला जाती मग त्याच्यानंतर डायरेक्ट स्कूल ला
अच्छा आता मंगलब्रीचे आरंभचे ते नाहीत घेते वंदे मातुमचे नाहीत घेत का
नाही मंग सकाळी मंगलंब्रीज ला वेगळी बस आहे
हम्म
आणि दुपारी वेगळी बस आहे त्यांना आणि ती सकाळी वंदे मात तरमुळे बस जाते ना पी सिक्स त्या आम्हाला दुपारी असते
हो आणि ह्याला स्टेलला कुठली
स्ट्रेलला पी वन आणि पी फोर आहे
दोन आहेत
हा तिथले पोरं खूप येत ऑ आणि स्टेला मधले
हम् हम हम हम ह ह
म्हणून पी फोर मध्ये जर नाही बसल तर पी वन मध्ये टाक
ओके पाण का काय नाही अग बसलेले आता भांडी घासायचे आहेत मग जरा कपडे घड्या वगैरे घातले
थोडा आता जेवल्या जेवल्या लगेच नको भांडी घस आणि पाच मिनटं बसली आता पाच मिनिटांना भांडी घासायचे भै्या बसल्या अभ्यास करत हाय छान चालू आहे काय आता ऍक्टिव्हटीज चालू आहेत दररोज एक आमच्यात हेल्दी फूडची ऍक्टिव्हटी होती ना आज वजिटेबल मार्केटची ऍक्टिव्हटी झाली मंई भरवली होती स्कूलमध्ये छोट्या मुलांची
इव्हेंट मॅनेजर आमच्या पल्लवी मिस आहेत पण आजचा व्हिडिओ माझ्याकडे होता अ मी प्रत्येक इव्हेंटचे एक एक टीचे घेत
ह आता उद्या कोणाचं आहे
नाही आता उद्या काही ऍक्टिव्हिटीज नाहीे एक्झिबिशन आहे फक्त जे आतापर्यंत झालं ते सगळे मुलांनी बनवून आणलेले असतात ना चचाट वगैरे ते बाहेर लावणार मग पॅरेंट्स बघायला येतात ते असं त्याचा काही व्हिडिओ करत नाहीत
हम्म म्हणून ते चांगले
आता आता नेक्स्ट वीक मध्ये एक्झाम चालू होते आमच्या सरप्राईज टेस्ट वीस तारखेपासून
ह
आता पंधरा ऑगस्टला डान्सचे प्रॅक्टिस करायचे ते सवय करायचेय
हम्म श तुझ्या क्लासमध्ये पोर
डानस आहेत आहेत छान आहेत लायटिंग वगैरे मस्त करतात हुश पूरी ल आहेय क बोलयता नुसता बोलतायता अभ्यासात पण हुशार आहेत बड बड बडबड जास्त करते त्यामुळे मारायला पण नको वाटते
छोटे आहेत ना म्हणून वाटतं नको मारायला
हम्म
तब्येत कशी
आणि काय बरी
बैयाचे
हम्म
भययाची तब्येत कशी आहे
बर आहे तो काय आला नाही घरी हाय बरा तो ह्या सॅटर्डेला येणार म्हणून फोन आलता सॅटर्डे संडेला पण आ आता काय माहिती येणार आहे की नाही कधी नाही म्हणतय कधी होय म्हणतोय त्याच त्याच चालू असत
मी एकदा मला मी करणार आहे त्याला फोन
हम्म
हा
तो पण अभ्यासाकडत त्यांनी लक्ष दे
हो का
हो ग काय
त्याला करायचा होता फोन
हम्म
त्याला फोन केलता पण तिने उचलला नाही म्हणजे बिझी असेल ट्युशनला त्यांनी गेला असेल ना नाहीतर हे हॉस्टेलवर हॉस्टेल वर गेला असेल ह गेला असेल हॉस्टेलवर. बघते आता नाही तर उद्या करते त्याला.
आता नक करू अभ्यास करत असते हा. आवरला असेल त्याच दहा साडे दहा ला होते जयवंतन
हम्
मी तुझ्या मैत्रिणी काय म्हणतात कोण कोण आहेत मैत्रिणी वैदेही अजून
तनिष्का वैदई पाटील स्नेहा.
हम्म छान आहेत त्या.
तृप्ती हा ठीक आहेत ओके हायत. म्हणजे असं काय जर
ओके हाईत ह हं.
जर काय गरज असली तर करतात मदत सगळेच.
हम्म. ह जेवणाचं कसं
कसं आता करायचं हॅलो
आ. तू बनवतेस काय. आता मेस लावल्या घरगुती.
नाही काल माझ्याकडे होत.
हम्
जेवणच मग आम्ही सगळे मिळून करतो आज हिज होत स्नेहाच होत. आता उद्या सईच आहे.
मग मदत करा एकमेकीच म्हणजे लवकर आवरतय.
हा दर गुरुवारी म म दर बुधवारी माझ्याकडे असतं.
हम्म बरं. तू कधी येणार आहेस इकड
बघायच आता सुट्टी नाही आहेत रवि रविवारी बघतील की.
तू पण तिकड भैया पण तिकड काय नावच.
बघायच आता सगळे म्हणतायत रविवारी जायचं आपल्या आपल्या घरी भे टायला पण इथल्या मॅडम वर बघायला लागल काय म्हणत्यात.
आता इकडं घरी करूया की ऍडमिशन आता काय हय जवळ स्कूल तेन. कशाला राहत्यास तिकडं.
अगं म्हणजे घरात आता नाही लक्ष लागणार ना.
काय नाही लागत आता दिवाळी नंतर इकडे ऍडमिशन करूया.
चांगलं वाटतं सगळ मैत्रिणी मैत्रिणी मिळून ते
हम् हि इकडे पण मैत्रिणी होत्यात नाही नाही आता हिकडं पण मैत्रि णी नाही मैत्रिणी इकडे पण होत्यात तिकडच घेतो आता. एक ऍडमिशन घ्यायचं आमच्या सोबत राहायचं बाजारला. ता त आधी लांब होती स्कूल म्हणून केलं होतं आता हा इथ जवळ स्कूल झाल्यात. आणि चांगलाच बोलयता आता यथ.
हा विचारते माझ मैत्रीनला.
त्यांना काय नाही विचारायचं आम्ही सांगतोय तेच करायचंय. आम्हीच येणार आहे स्कूलमध्ये आता म्हटलं ऍडमिशन हे करायला. दिवाळी नंतर इकडं घ्यायचं.
ह
एक दोन एक्झाम झाल्या की आता आता पण करू शकतोय आपण अजून काही सिबस शिकून नाही झाला इकडे एवढा एकच महिना स्कूल चालवून झाल्या.
ह.
चालय प्रोसेसिंगला आहे टाकायचं म्हणतात क ऍडमिशन कॅन्सल करायचं आणि इकडे हे करून घ्यायचं.
हम.
हला पाचवी पासून आता सातवी आठवीपर्यंतच आता नाही आता ब आता यायचं इकडंच इतकच करायची स्कूलला आता घरात ना.
हम्म.
सायकल आहे सगळं आहे.
ह.
तिकड काय ऍक्टिव्हटी खेळायला ते टाइम मिळतय का?
अ शाळेवरन आलं म्हणजे आम्ही सगळे आम्ही सगळे एक तास म्हणजे झोपून झोपतो सर मग एक तास झालावर मग पाच ते सहा हजार खाली जातो मग म्हणजे फिरायला फक्त आणि बॅडमिंटन कधी तर खेळतो जर टाइम भेटला तर
हम्म.
तर टाइम नाही भेटला तर मग काय खेळत.
भैया पण एवढा वर्ष तर होते तिकडं त्याचं पण मग तो पण येतो इकडच. बारावी झाली की आ तू पर आपलीकडेे बस.